हॅलो.
हां बोला की,
हां. येतोय ना आवाज.
हां येतोय येतोय.
हम्म. मासे वगैरे खाताय का तुम्ही.
मासे खातोय पण, विकत म्हणजे तळीला ना.
होय आम्ही घरात कधी, करत नाही आम्ही घरात.
हम् हम्म.
म्हणजे आम होय, आम्ही म्हणजे दोघच म्हणजे आमची. सासू सासरा खात नाहीत ना.
हम्म हम्म.
आम्ही फक्त दोघंच खातोय, आणि आमचं बाळं.
नॉनव्हेज पण खात नाही ते,
खातात की, फक्त मासा नाही.
हम् हम्. करतच नाहीत. हम.
आम्ही म्हणजे पाहिजे असलं तर आम्ही विकत आणतोय ओ.
आठ काल कि काळाल.
हा, तुम्ही घात
हं. नाही, मी पण आधी खातंच नव्हते लग्नाच्या आधी. लग्नानंतर हिथं अ मासे खातात ना, म्हणजे मिस्टरांना वगैरे आवडतात मासे. अं सासऱ्यांना, मग ते बाहेर राहतो ते सासरे त्यामुळे ते मासे खातात, म्हणजे म समुद्रात म्हणजे पोलीस होते ना त्यामुळे ते खातात. मग आता आता मी खायाय लागलोय. खात नव्हते मीपण. मग प्रेग्नेन्सीच्या टाइमला चांगलं अस ते खायचं म्हटले, का मग एक एक दोन दोन पीस फ्राय केलेले खातोय.
मी होय मी पण प्रेग्नेंट जाई. ज्या भरपूर प्रमाणात नुसतं मासं खाल्लेलो.
हा ते मीपण खाल्लंय. ते प्रेग्नेसी येत पालू आणतात आमच्यात. आलो आणि आणि कोणता तर असतोय चांगला तेच घेऊन येतात.
सुरुमई
खात सुरमई हा पालो सुरमई असं. ट्रिपला गेलेलो तेव्हा खालेलं सुरमई. पुन्हा आता पालू आवडतंय त्यो खातोय. म्हणजे एवढं पण जास्त आवड आवडीनं खात नाही, पण चांगलं असतंय म्हणून थोडंफार खायचं.
अ हं हं.
अं हं बाळानं पण लास्ट टाइम खाल्लं. लेलं चारलेलं त्यालापण तेनं पण खाल्लेलं. हा पहिलाच आहे, म्हणजे लग्नानंतर साडेचार मोहिने वर्षांनी मला राहिलेलं. ते लगेच राहिल नव्हतं ना. ट्रीटमेंट वगैरे घेऊन राहिलेत. म्हणजे पहिलं हे राहतच नव्हतं, एक दोन वर्ष ट्राय केलंच नव्हतं कोरोनामध्ये लग्न झाल्यामुळं माझं.
हं हं.
मग नंतर इकडं तिथं ट्रीटमेंट घेतली, मग ते काही झालंच नाही. नंतर इथं आमच्या इथं गावाजवळ घेतल्यावर मग राहील.
हा हं.
दोन हजार तेवीसच्या एंडला डिसेंबरला. चोवीसला झाला.
हं चांगलं झालंय. आम्ही काय ट्रीटमेंट वगैरे घेतली नाय.
हा, ते अस ते एकेकांचं पण काहीतर, आम्हालापण काही प्रॉब्लेम नव्हता दोघांना पण. मग कसं काय काय राहत नव्हतं, काय कळालं नाही. मग नंतर हा
आमच्यापण म्हणजे भाऊजला पण तर तीन वर्ष, तीन चार वर्ष झालं तरी म्हणजे प्रेग्नेन्सी नव्हती. मीबी ट्रीटमेट करूनच राहिलेलं, मग ते कालच की सेलिब्रेशन झालं.
होय हां हां, डिलिवरी झाली काय?
नाही म्हणजें इशू झालं की, मग एक वर्ष कम्प्लीट झालं.
हां हां बाला हा ते, ना बड्डे झालं त्याच हं
बडे झाला.
हम्म हम्म आता आहे आमच्या बाळाचा आता बड्डे. पुढच्या महिन्यात, दुसरा
हो दुसरा काय आमच्याला, दुसरा पुढच्या महिन्यातच.
अं हम्म. तिसरा, हम्म हम्म, मग ते तेला तीन वर्ष पूर्ण होतात की मग.
कुणाला हे हेचा, दुसरा हो.
मग तेच म्हणले तुम्ही तेच, म्हणालाय की दुसरा तिसरा म्हणला ना.
असं सॉरी चुकून आलेलं व ते,
तेच म्हणाले मी, तेच पावसाच्या वेळी डिलिव्हरीला.
बाराला आमचा तुमचा.
बारा नाही एकोणतीस ऑगस्ट, गणपतीत आलेला मागच्या वेळेस.
होयं आमचा आपण गणपतीच.
अं जलमलेला तेव्हा गणपती अजून आठ दिवस पुढं होता, तेव्हा झालेलं.
आमचा बारा ऑगस्ट.
हम्.. बडे् पहिला मोठ्याने केलेला हेचा बाकीच एक. केलं नव्हतं ना, काय चालत नव्हतं त्यामुळं आता. त्या सासरी डोहाळ जेवण वगैरे,
नव्हतं काय?
दारजण नव्हतं त्यामुळं बाळाचा, बड्डेच मोठ्याने केलेला.
हम् हम.
बारसं केलेलं, तिकडं माहेरी. मग इथं बड्डे केला ह्याचा, काही कार्यक्रम झाला नव्हता. म्हणून बड्डे झाल्यानंतर, सोळा वर्षांनी मग जावंळ थोडंसं. घरच्या पुुरतं केलेलं, मग असं केलं मगं.
केलेल्या मोठ्या, दोन बकरी कापून.
नॉनव्हेज.
नॉनव्हेज नॉनव्हेज लवर आहे मी.
हम्म. नाही मी व्हेजच केलेला, बड्डेला हॉलमध्ये केलेला.
हम्म हं.
बड्डे बारशाला माहेरी होतं, पाचव्या महिन्यात केलेलं. माझ्या भावाचं पण लग्न त्याच, वेळी ठरलेलं त्यामुळं हा लहान होता. तिसऱ्या महिन्यात त्याचं लग्न झालं, मग पाचव्या महिन्यात तिकडन याय च्या वेळी अगोदर मग बारस केलं, आणि मग आले इकडं असं झालं.
हम्म हम्म. अं. नाही आमचं, सव्वा महिन्यान झालं जरा बारस. आम्ही पण तिकडं, मोठ्यान केलेलं.
माहेरी हां याच बाराव्या दिवशी घातलं होतं. तर‌ आम्ही असं म्हणजे, घालायचं म्हणून असं.
हा घाललं घालायचंच असते ते,
हं. मग नंतर मग हे केल. हे लग्नाच हे होतं ना घरात, त्यामुळं मग काय करणार लग्नं. करणार काही बारसच करणार, म्हणून बारस नंतर ठेवलं.
आहे लग्नं, बारस का सव्वा महिन चालतेय. अदी अक्षता. आता अक्षता महत्त्वाच्या.
हो काय पण म्हणजे, उंचीला ते नव्हतं पण, अंगान बारीकच लय होतं. त्यामुळे असं नंतर, करूया म्हटलं. थोड्या दिवसांनी म्हणजे, जरा मोठा होय आल्यावर. तेव्हा मग मला दूध पण येत नव्हत ना, दूध नव्हतच तेव्हा मग अंगावर
नव्हतं काय?
एक बाजू पी टच नव्हतं डावी बाजू एक उजवी बाजूच, पण जरा जरा येत होतं. ते डॉक्टरनी पावडरचे दूध दिल त्याचं भरवत होतो. मग नंतर नंतर आता बंद करायच्या वेळी याय लागलं दिलेलं.
होय म्हणजे हे बाळाला नाही मला दिलेली दुधासाठी.
दूध वाढीसाठी.
अ दूध वाढीसाठी.
हं मला काय आत्ताच केला? हो तर नंतर नंतर याय लागलं, थोड्या दिवसांनी सात आठ महिन्यांनी जास्त. मग ती सोडायचं नावच घेना.
सोडला आत्ता.
कारण मिळालं ते त्याला आणि ते सोडलं. ते त्यांनं बघितलेलं ना पिताना
हा हा.
मग ते झालं तस.
हम् असं काहीतरी हा रियल झाल्यासारखं ती अशी पीत नाय त्या शिवाय सोडत नाही ती.
होय तुमचे पण तो सोडते का बघा दोन वर्ष कमप्लीट व्हायची आता. नंतर मग सोडत नाही. मी आता इथं सोडायचा प्रयत्न केला, पण तिकडं काही सोडलच नाही.
नाही.
आमची पण मम्मी म्हणत होती ईल इकडे हि माहेरी आल्यावर बघूया सोडते काय म्हणून. पण ते मला कारणच मिळालं त्याच्या ठिकाणीच ते खरड झालं.
हा हम्म.
हम्म आणि काय झोपलेत काय बाकीचे घरातले?
ते झोपल्यात, बाळ उठलं.
हम्म. म्हटलं काय दंगा करीना की मग.
नाही नाही पियालाय म्हणलं.
ह, ह, अच्छा.
तो लय आगाऊ आहे तो थोरल्याला मारतोय.
मोठा आगाव हाय का, बारका आगाव हाय?
हं बारका मोठा लय शांत आहे, समंजस हाय मोठा.
हा ना
बारका लय आगाव हाय त्यालाच मारतोय.
हो, बारकी आता लयच आगाव झालेत आमचे पण आता, नंदीचा मुलगा ते सुट्टीला आलेले मे मध्ये.
हा आता, आता थोरला कवा ब मोठा कधी पासून बसलाय माझ्यापाशी आवाज तरी आलाय तुम्हाला.
होय
हम् हम्. बाळ का रडते. आवाज हे कलर ते. एकटाच खेळतोय तो
शेतात आहे काय घर तुमचं.
नाही नाही गावातच की,
गावातच ये.
होय. शेतीवडीत नाही.
हं नाही मगाशी आवाज वाऱ्याचा, वगैरे येत होता ना म्हणून विचार.
जास्त टेरेस वर उभारल्या.
हां हां.
ते ओ गॅलरीत ओ.
होय, आं..
म्हणजे शेतवड, म्हणजे जरा शेती हाय. तर समोर घर, सगळे घरच हायत. मध्ये दोन तीन उपवास असायचे.
हं.
बाकीकडना मग सगळी शेतीच हाय, हे आहे घर आहेत सगळे, गल्ली आहे आता हे.
आणि काय.